हा नका ताई.
हा नमस्कार. काय ग काय करते.
काहीच नाही झोपलेली होते. ती
झोपली होती.
हा ना मग किती वेळ झाला ना. हा झोपुन गेलेे ते.
हा
हा माझी मुलगी. उन्हाळ उन्हाळ्याची सुट्टीमध्येध्ये ती फिरतेच आहे. हा लहान भाऊ एवढाच आहे झोपलेला.
हा दिदी नाही झोपली का?
नाही. ते आमच्या घरचे लोक शेतात राहत ना त्यांच्या जवळ राहते ती.
हा.
जेवण झालं झालं झालं.
हा.
तुझं आलं की नाही.
हा झालं बाई माझं पण.
हाला.
माझं जेवण झालं आणि सुरेखा सोबत गप्पा केले. अनिता फोन लावला. धन्वंतीला असं हम् अ.
सुरेखाताईला मी लावलेल होतो दी दिवसात.
हा लावला का.
हा ती दवाखान्यात आहेत आई मी असं म्हणत होती.
हा अग ती पेशंट ला घेऊन गेली ना डिलिव्हरी पेशंट ला. हा तिच्या गावातली हा. झालं म्हणे डिलव्हरी तिथच आहे ती नंदुरबारला आहे ग ती सिविल ला गेलीय.
असल कशी ताई होती म्हणजे ती
म्हणजे चांगलीच होती ती. पण पूर्ण दिवस झाले पण ते बाळ अजुन म्हणजे काही तिला पोटात वगैरे काहीच दुखत नव्हतं. अन ऎंटिलेजेबल
अस.
ते डॉक्टरांचा सल्ला घेतला म्हणे मग डायरेक्ट म्हणजे पी एस सी ला म्हणजे नंदुरबार सिव्हल ला चालले गेले ते आज.
हा.
मग तिकडे तिला मग थोडं थोडं थोडं जसं पोटात दुखायला लागलं. मग स संध्याकाळी झाली म्हणे डिलिव्हरी नॉर्मल. पण बाळ बाळाने पोटात शी करून दिलं म्हणे.
हा हा त्यामुळे पण तस होऊन जातात.
हा मग बाळ जर पोटात शी केली तर आईला नाही तर बाळाला धोकां असतो ना ग.
हा हा हा.
हम्म.
असं का बर होऊन जात ग ताई. हा असं का बरं झालं म.
हम्म. काय मग अजून आणखी काय काम केलं होत आज.
आज. धनवंती ताईला मदत करायला गेली होती अंगणवाडी. क्रमांक तीन आहे ना बैडपाड्याला.
हा.
तिथे गेले होते लसीकरण ला. हा.
हो अच्छा.
आता झाले लसीकरण पण संपले.
संपले का पूर्ण तीन आहे का तुम्हाला पण तीन तीन.
नाही दोन दोन.
कर असतात तुझे महिन्याला.
दोन माझे दोन असतात आणि हा आणि तिचे दोन असतात.
आणि तुमच्या शहाणाला किती अंगणवाडी आहे ता त.
चार हा.
तर तुला दोन आणि धनवंतीला दोन.
दोन.
हा भाई आम्हाला तर सुरेखा आला आणि आमच्या गावात तर. सहा म्हणजे वडगाव ला पाच.
हा.
आणि कोडपांडीला एक म्हणून सहा अंगणवाडी आम्हाला.
इथं पण अजून येणार आहे ना ताई अजून दोन अंगणवाडी येणार आहे.
हाम.
हा ना खूप मोठं गाव आ मी इकड राहते ना देमोगऱ्यापाडामध्ये. इकडं म्हणजे अंगणवाडी एक पाहिजे. आणखी. अंगणवाडी क्रमांक एक आणि दोन आहे ना ते मग जवळ जवळ ना.
हा.
पोरांना खूप लांब पडतं आणि रस्त्यावरून जावं लागतं ना त्याच्यामुळे आई वडील. पाठवतात तस नाही मग.
हा ना गं बाई मग रस्त्याने जायला कस. लहान मुला मुलांना अडचणच येते ना ग. गाड्या वगैरे चालू असतात.
मग. गाडी ए ए बघून मुलं इकड पडू का तिकडं पडू. त्याच्यामुळे चुकून जातो गाडी समोर पण येऊन जातात. तस पण होऊन जात हा.
ती अंगणवाडी सेविका म्हणत होती.
हा.
अजून दोन अंगणवाडी येणार आहे आपल्या गावामध्ये असे म्हणत होते जर आल्या. तर मग आमच्याकडे पण तीन तीन होऊन जाणार.
हा ना मंजूर झाले ए तीन बांधले पण गेले का.
नाही ना बाकी आहे.
हा बंदकाम नाही झालं काजू.
नाही झालं आता मंजूर. केलेली म्हणजे मंजूर झालेली आहे असं सांगत होते ते ताई
हा
पण अजून काहीच काम नाही झालेलं आहे
हा अस
हा
हम्म हम्
खूप मोठं गाव ना का आमचं
हा मोठं आहे ना ग तुमचं पण आमच्या सारखं आमचं पण फारच मोठं आहे ग वडगाव कडपांढरीपाडा अजून त्याचीच पाणी तिथं पण शाळे शाळा नाही ना ग त्या गावाला पण
कोणते कावाला
चिस पाणी हे इकडच कोड पांढरीलाच आहे पण पाड आहे ना ग अजून तिकडं मग तिकडचे लोक पण इकडत येतात ना सगळं हा चंदा गरोदर माता इकडेच सगळे येतात इथच नोंदणी असते ह
तिथं पण एक अंगणवाडी पाहिजे ना ताई
हम्म
सगळे ग गोड होऊन जाते
हा हम्म
आणि पोरांची शाळा बांधलेली आहे ना आता जिल्हा परिषद
हा मराठी शाळा आहे तिथं
हा किती किती पाता होते हा
पण अंगणवाडी नाही अजून तिथं झाले आहे मंजू पण अजून म्हणजेच सुरू झाली अजून मंजूर झाली त अंगणवाडी पण हा
एक पाहिजे त्या शेती
हा एक पाहिजे ग आणि आपल्यासारखे म्हणजे जवळ जवळ घर नाही आहे ना ग त्यांचे अस लांब लांब घर आहे त्यांचे हा एक घरीच तर एक तिकडे मग डोंगरावर आहे बाई
हा अजून नाले आहेत त्या इकडच्या मेर ला तिकडच्या मेर ला असं घर आहेत
ह मी म्हणजे गेली आहे ना तिथे विजिटला अ
हा ज्याच्या त्याच्या शेतावर आहे
हो शेत शेतावर घर आहे ना ग आम्ही एक दोन दिवस म्हणजे अंगणवाडी तई सोबत गेलो होत ना या महिन्याला आपण फार दुर् दुर्गर आहे बाई थोकून गेली मी तर पूर्ण दिवस फिरलो आम्ही तिथं
हा म्हणजे वडगावहून जास्त लांब पडतात ना त्याच्यामुळे ते तिथंच राहतात माझी बहीण पण आहे ना तिथं मोठी माझ्यापेक्षा हा वडगावला लग्न झालं तिचं पण अ शेत लांब पडतात ना त्याच्यामुळे तिथं त पाणी राहते ती आता
अस अगं मग तू पण बघित असेल ना ग हे येत असेल ना तुझ्या बहिणीच्या घरी
हा ना मी सगळं बघितलेलं आहे
हा
घर पण सगळं आणि सगळं डोंगरात पण गेली होती मी लाग डे करायला ह
हा हा शेतात पण जाते का तू तुझ्या बहिणीच्या शेतात पण आले असेल ना मग तू
हा ना
हा
खूप मोठ शेत आहे त्यांचं
हा
हा
हा
एकच मुलगा आहे ना बरोबर कामच नाही करतो तो मन ला मना पासून जर काम मेहनत जर करणार तर एका वर्षाच तिला त्याला दाणे पण संपणार नाही पैसे पण नाही एवढी शेती आहे त्यांच्याकडे पण तो लक्ष नाही देत शेतावर
हा का तिच्या नवरा
हा आणि हा
तुझी बहीण मोठी आहे का तुझ्यापेक्षा
हा मोठीच आहे आम्ही चार बहीण आणि चार भाऊ होते ना ती अ दोन नंबरची आहे ती
अस.
हा सगळे आम्ही भाऊ बहिण सगळे आठ पण त्याच्यात धनु भाऊ मेले.
हा
आम्ही बहिणी चार आहे आणि शेवटची मीच आहे.
अस आणि भाऊ किती आहे तुला?
भाऊ पण चार होते पण एक भाऊ म्हणजे पंधरा सोळाव्या वर्षात मेला तो
हा
आणि एक मोठा भाऊ होता माझा तो म्हणजे शुगरचा आजार होतो ना तिला त्याला आणि ल लॉकडाऊन पण सुरु झाला.
हा कोरोनामध्येध्ये का तेव्हा
कोरोना व्हायरस मध्ये
हा हा हा
त्याच्यामुळे दवा दवाखान्यात पण घेऊन गेले होते त्याला
हा
तरी पण म्हणजे शरीरात गरमीच एवढी त्याला भिजून ठेवतात बिजूनच
अस
ते कस हा कसकाय असं झालं का तर
हा
तोच हुशार होता.
अस हम्म.
जे चांगले माणस असतात ना त्यालाच
हा ना हम्म
त्यालाच भगवान पहिल्यांदा बोलवतो.
हा ना तसच आहे. आणि तुझ्या माहेर कुठं ग.
नागडी भोवानी गं
हा लंगडी बोवानीची ना ग तू हा जवळच आहे ग मग हा
जवळच आहे ना मी म्हणजे पावसाळ्यात ना ना ती मै मैत्रिणी आहे ना ते
हा का सुमित्रा मैत्री नाही का तुझी?
हा ना एकत्रच एक एकच शाळामध्ये शिकलेले.
अंजिलीलप नोडकतेे का तू
कोणती ती
आपली ती सी आर पी गती अंजली अजून
हा तिला म्हणजे आता आपण जेव्हा कामाला लागलेलो आहे ना तेव्हापासून ओळखतो. आहे तिला मी नाही.
हा सुमित्राला अगोदर पासून सुमित्राला अगोदर पासून ओळखते का तू
हा एकटे कलेले होते आगू. सुमित्रासोबत ह. तिथं शाळा पण आहे ना दहावी दहावी.
दहावी का आणि मग पुढचं शिक्षण का नाही केलं. लग्न करून घेतलं का?
नाही का लग्न तर पहिल्यांद, पहिल्या वेळेस तर असं आठ वर्ष सात. आठ वर्ष झालं तेव्हा बाळांना पहिलीमध्ये ठेवतात.
हां.
आता कसं आहे साडे. पाच वर्ष झाले का तरी पण शाळेत. जातात पोरं. दहावी मधून निघाली. त्याच वर्षी, का दुसऱ्या वर्षी लग्न झाल माझ, दुसऱ्या वर्षी
ह हा.
चौदा वर्ष, सहा महिने झाले माझ्या लग्नाला.
असं का? कोणत्या वर्षी लग्न झालं तुझं?
अ अठ्ठावीस, अठ्ठावीस जून दोन हजार अकरा मध्ये
अकरा मधे का? हा, बर ठीक आहे बर.
जून महिन्याला सांगणार तर, लोकं ऐकतीलच नाही ना ग, गी. त्या ताई माझं लग्णार. पण त्या वर्षी ना असंच होतं म्हणजे पाऊसच नाही पडला होता महिना्याभर
अससां.
हा.
हा हा.
जून महिना चालला गेलेला होता.
हा, मग आता पद्धत चाललाच आहे ना ग, आता बघ आता भारत, भारत तारीख आली ना गाजची, अजून तर पावसाचा काही आता नाही, पता नाही.
आता नाही, पता नाही. ड डग पण दिसायचं नाही ना ताई आज कस? हा, आज दिसलेले होते.
हा.
नाहीतर किती दिवस झाले, डगच दिसायचे नाही, पाऊस मग लोकं.